हॅलो! हा बोला की चहा झाला.?
हा छान आहे. बघा अजून आता मगाशी जेवण झालय?
हा हा....
हो का?
आणि काय चाललंय.?
हम्म हम्म तुमचं जेवण.?
होय, झालंय की
हा. हा. कुठून बोलताय तुम्ही
तुम्ही कुठे फिरायला गेला होता की नाही? पावसाळ्यात
पावसाळ्यात कुठं नाही बघा आम्ही लहान एक मुलगी आहे, त्यामुळे कुठे जाता आलं नाही.
नाही काय, उन्हाळ्यात काय फिरण्यासारखी यावेळेला आवस्
नाही नाही, हाय ऊन भरपूर ऊन होत.
होय
होय, त्यामुळं कुठं गे
कुठं फिरणं झाल नाही.
झालं नाही, कुठं-कुठच झालं नाही, घराच्या बाहेर पडायचं म्हटलं तरी पण मुश्किल झालेलं, उन्हाळ्यात, या वेळेला
होय, ह्यावेळेला उन्हाळा भरपूर दमवला.
हो का?
तरी आणि दुष्काळ पडला नाही, पाऊस सुरू झालाय म्हणून बरं झालय.
होय, एक महिना का लेट असेना, पण चालू झालाय. हा आता आणि वातावरण झालंय दिल्यात वीस तारखे पासून आणि, पाऊस आहे म्हणून.
होय, सागिंतलात की
होय तुम्ही कुठे गेलता का नाही फिरायला?
आम्ही मुंबईला वगैरे जाऊन आलो, आम्ही पण काय दरवर्षी नाही जात. गेलं की सलग होतयं, नाही तर नाही, असं होतंय दोन-तीन वर्ष नाही जा जायाचं कुठं आणि गेलं की सलग होतय, एका वर्षात, असं होतंय.
मग आणि काय काय फिरून आलासा?
मुंबईला, मुंबईला गेलो होतो, एका दहा दिवस पुतणी आहे तिथं, तीच्याकडं राहायला गेलो होतो. तेव्हा तिथं बघितलं, पहिल्यांदाच गेलो होतो आम्ही.
हा. हा.
सगळी फॅमिली, त्या जाऊ वगैरे सगळे ननंद, असे सगळेच गेलो होतो तिच्याकडं ते आत्ताच गेल्या ना मुंबईला, त्यामुळं तिकडे काय, सिद्धिविनायक मंदिर
हा बघण्यासारखे पॉईंट जास्त आहेत. बघण्यासारखे जास्त हायीत पाॉइंटतीत म्हणल, हा.
राधाकृष्णाचं जास्त आवडलं.
हा. हा. हा. छानयेत नई
मारबुलचं मंदिर, स्वच्छता
होय काय
आणि तिथं विक्रीसाठी, मूर्ती जे ठेवल्यात ते पण असं वेगळं, आपल्याकडं जे नसतं ते, असं वेगळं वाटतय सजावट, हा. आपल्याकडं जरा, असं हे असतय, तिथं जरा छान वाटलं. ते मग मूर्त्या वगैरे बघून
हो
खर महाग खूप
हा महाग, मुंबई म्हणल्यावर महाग
होय, असं गणपतीच मूर्ती मूर्ती वगैरे पण असं, दोन दोन-दोन, अडीच हजार किमती होत्या, लहान लहान मूर्ती असं ठेवल्या होत्या. पण ते, कलर वेगळे होते, आपल्या गणपतीला देतात नाही तस नव्हते कलर, ते म्हणजे बहुतेक कुठलं तरी चालत असेल असं कलर होते ते.
हा हा विळ पेंट वणी.
हा चकाकी वगैरे शयनिंग त्या. कलोरला.
हा हा.
वेगळंच होत होते सगळे मूर्त्या तशा होत्या.
हो. हा.
गायवासरू किंवा लक्ष्मीचं असं सगळ्या मूर्त्या ज्या असतात ना. त्या सगळ्याच वेगळ्याच वाटत होत्या असं कलर वगैरे दिल्यावर हो.
ह हा. स्पेशल काहीतरी असेल म्हणताना तेवढं दर आहे त्याच ह्.
मग काय नरमन पॉईंट बघायला बर पुरं त. पण तस काय झालं नाही कारण गेल्यावर पण पाऊस लागला आणि याच्या आधी. पण दोन दिवस पोहच लागला त्यामुळे दोन-चार दिवस. पाऊस असल्यामुळे कुठं बाहेर पडता आल नाही.
त चाल आणि मुंबईला जास्त पाऊस हो.
आणि अंतर असल्यामुळे काय जास्त बघायला जाताच‌ आला नाही. असं, एक-दोन ठिकाणच व्हायचे कशी तरी.
समुद्र वगैरे बघायला गेलता का नाही.
होय गेलो होत की नरिमन पॉइंट ला.
हा हा हा.
तिथं गेलो होत तिथं काय समुद्रात जातायेत नाही वरतीने असं हे केलं. तिथंच बसून बघायचं.
हा हा हा हा हा हम्.
ते सूर्यास्त बघायसाठी येतात लोक एकांतात वेळ घालवायला आणि सूर्यास्त बघायला. प्रसिद्ध आहे म्हणते नरिमन पॉइंट.
हा छान दिसत असेल.
होय.
हा. वार्याच का आवाज येतय.
भगतालनला.
आ.
गेटवे ऑफ इंडिया काही बघता आला नाही.
हा हा हां.
ह
हम. आणि बाकी काय?
तुम्ही काय बघितला काय नाही मग दी ह चार दित.
अच्छ अच्छा. पण कुठे गेलं नाही कसं आहे दोन वर्षाची मुलगी आहे डिलिव्हरी झाल्यापासून तर कुठे गेलेली नाही आहे बाहेर. फ
हा तेच प्रॉब्लेम होतय लहान मुलासनि.
ह राजूगड, रायगड बघायला.
हां हां.
स्लेप काढ माली हीच सांगितली मम्मी आत आत. अस आहे तसं आहे छान आहे बघायला बरत बाराशा पायऱ्या चढलो मी. एरवी इथल्या इथच जा म्हणलं तर पाय दुखतंय म्हणणारी मुलगी बाराशे पायऱ्या चढून आली.
हो. रायगडला खरं आता अ पायऱ्या केल्यात त्यामुळ एवढं काय वाटत नाही होय कनी?
हा व
पहिला तिथं पायऱ्या नव्हत्या म्हणे.
हा नव्हत्या होय.
सगळं हा पहिला जे जुनं होतं ना ते सगळं पडझड झाली होती ती. आता परत त्यांनी बांधल्यात ते पायऱ्या त्यामूळ ते चढून जात आलं तेवढं तर नाहीतर पहिल्याच चढता येत नव्हतं ते.
नव्हतं काय ह ह गेलेल्या मुली
मी ट्रिपला गेलो होतो ना तेव्हा बघितल होतो ना ते.
हं, हुं, हुं.
आणि त्याच्यानंतर आता परवा आम्ही गेलो होतो दोन चार वर्षापूर्वी तर तिथं पायऱ्या झाल्या होत्या.
हम्म पायऱ्या झाल्या त्या हा.
हा पायऱ्यामुळ काय वाटत नाही ना जरा बसायला वगैरे येते.
हा परत
पहिला कसं मातीत त्यांच दगडी पायऱ्या खराब शिवाजी महाराजांनी बांधलेलं. ते खराब झालेलं कनी ते बसता वगैरे यायचंच नाही.
हा व्हय.
सगळी माती त्या पायऱ्यावर पडलेली असाय ची मग बसायचं कुठं? अस व्हायचं, हा मग ते आता कस तटबंदी केल्यात, पायरी बांधले, आणि रोपवे ची सुविधा हाय.
हा व्हय.
त्यामुळं काय आता वाटत नाही एवढं.
सर्व सुविधा करून ठेवल्यात तिथं त्यामुळं काय असं एवढं जास्त जाणवत नाही.
होय.
हम्म मग आणि काय?
आणि काय नाही, काय असं सुट्टीत इकडं तिकडं फिरायचं
आ
सुट्टीत म्हटलं काय सुट्टी असल्यावर जरा हिकडं तिकडं फिरायचं हे ते होतंय, म एरवी काय आता कुठं जाणं होत नाही काय नाही.
काय नाही होय की. आता शाळा चालू झाल्या त्यामुळे कुठ काय हालता येत नाही.
होय होय.
हा हा हा
एकदा एकवेळ शाळा कॉल दोन मुली हायत.
हाइता काय हा हा.
हां.
हू, हू.
आणि काय चालंय?
हा चालय बघा, आमच्या पण दोन मुली आहेत एक छोटी आहे एक मोठी हाय.
हा, हा.
हा दंगा घरात
ते असणारच की त्याच्याशिवाय काय?
काय हाय होय काय करायचं. काय करता चप्पा करा राहुदेत. मग आणि काय? हा
आणि काय चालय नवीन मग?
काय निवांत आहे बघा, जेवण झालं जरा, रेस्ट झाला,
हा.
आता उठून जरासं ब्लाऊज ते वगैरे शिवतोय आम्ही.
हा काय रेट आहेत बाऊ ब्लाऊजचे.
ब्लाऊज चे एकशे वीस रुपये अस्तर लावून आहे आणि बिना अस स्तरच साठ रुपये हाय.
हा हा.
हा मग फॅन्सी असेल तर मग दोनशे अडीचशे. वेगवेगळ दर आहेत ते कि कसं डिझाईन सांगतील त्याच्यावरनं.
होय होय.
हम्म.
ते काय डिझाईननुसार असतंय.
हा डिझाईन वर असते डिझाईन करायला जरासं वेळ लागतंय नाय.
होय होय.
हम हम.
डिझाईन अस्तरचं पण रेट वाढल्यात.
हो होय.
ह.
एकशे वीस शंभर घेत होतो अगोदर आता एकशे वीस झाले हम्.
हा हा. पहिला कसं पहिला सोळा सतरा रुपयेला अस्तर येत हुतं आता तीस रुपये झालंय.
तीस कुठलं पंचवीस तीस.
चांगलं अस्तर जर हा. चांगला अस्तर तर पाहिजे असेल तर आणि दर वेगळेच हो.
आपल्या इकडे ब्लाज चे रेट.
ब्लाऊजचे रेट आता इकडं दोनशे अडीचशे सिटी असल्यामुंळ.
हा हा ह ह कुठला गवस नाव तुमचं. नपृरीत राहताय तुम्ही.
हा.
आ हो.
इकड जरा रेट महाग असतेय.
मा काय सिटी लेवल. काय पाऊस ते वगैरे.
पाऊस जरा आज सकाळी पडून गेलाय.
हा हा.
त्याच्यावर काय थांबलाय पाऊस शांत आता वातावरण पाऊस. सं झालंय पण नाही सकाळी एकदा काय पडलंय त्याच्यावर नाही पडला.
हा हा.
तिकडं पाऊस.
वातावरण झालंय पण नाही पाऊस काही नाही सकाळी एकदा येऊन गेलाय.
हा सगळीकडे त असच आहे मग.
आछ सगळीकडे हम्म
सेमच कंडिशन आहे मग सगळीकड आता काय वीस तारखेपासून पडणार आहेत. पाऊस म्हण वीस तारखेपासून प पाऊस परत प सुरू होणार आहे म्हणत्यात.
हवामान खात्याने सांगितलं वीस तारखेपासून जरा जोरदार आहे म्हणून.
हा तेच क.
आता उद्यापासून काय करते काय माहित.
होय.
हा.
आणि काय चाललंय.
हाय निवांत हाय बघा.
हा.
हम्म. हॅलो.